हा बोला. काय
काय चालू हाय. शिकायचं नाय
काय नाय
नाही काय ओ तुम्ही ते चिकाच्या ते गहू, ज्वारी, तांदूळ मिक्स करून कुरडया कशा करता
कुराड्या आणि बिबड्या बनवत असतो मी जवारी त्याच्या
बिबड्या त्या तीन मिक्स
पहिल्या दिवशी हाय कीनय गहू टाकायचे दुसऱ्या दिवशी तांदूळ टाकायचे तिसऱ्या दिवशी जवारी टाकायची
हा
चौथ्या दिवशी पुराले काढून टाकायचं आणि आळू घालून द्यायचं दळून आणायचं
हा
दळून आणल्यानंतर मग आपण गरम पाणी थोडाचं तेल बिल टाकायं मीठ टाकायचं त्याच्यात
हा
आणि मस्त गदगद शिजू द्यायचं ते आणि पातळ पातळ धो धोतरभर आपल्या बिब्या करायच्या मस्त निघतात मोठ्या मोठ्या
हावं काय हो त्या दिवशी वावरात होतो कनय तुम्ही आल्या नव्हत्या त्या दिवशी त्या प्रीती ताईन सांगितलं
हाव काय
ते पार्थिव असत खरं दोन तीन दिवस झालं विचारते विचारते करूराहिले विचारणच नाही झाला
नाही मस्त आस मोठ्या मोठ्या बनतात हम कुरळ्या पापड झाली काय
नाही व भाज म भाजा कि तेलातून काढाता
नाही हो भाजल्या जातात ना भाजल्या जातात पापड एवढाले होतात ना मोठ्या पहिले घाल्याच्या वेळेसच आहे ना अशा मोठ्या मोठ्या कराय च्या मोठ्या मोठ्या केल्या कि मग त्या गॅसवर ही भाजल्या जातात आन चुलीवर ही भाजल्या जातान फुसके येतात फुल फुल खार टाकाय लागतय थोडंस
हा आन तेलातून काढले कि मस्त होत असतील ना ग
हा तेलातून काढले की चांगल्या लागतात पण मग आता डेलीच्या नाशत्याला आपल्याले खाद्या वेळेस खाव वाटल त आपण तेलातून काढत नाही ना सहसा
हा
त नाशत्यासाठी मग भाजून ही मस्त मोठ्या मोठ्या केले की भाजले जातात
तीन दिवस अगोदर समजा पहिल्या दिवशी गहू दुसऱ्या दिवशी तांदूळ तिसऱ्या दिवशी जवारी
जवारी चौथ्या दिवशी पुरं काढायच आणि वाळु घालायचं ऊनात वाळु घातल्यानंतर दळुन आनाचं
आणि ते घरात ठेवायचं का उन्हातच ठेवायचं
हाव का
का व
काय म्हणलं. नाही नाही उन्हाट वाळू घालायचं ना
अहा ते डब्यात आपण पाण्यात ठेवतो कनय
हा-हा
तर मग ते सावलीत ठेवायच की उन्हात ठेवायच
नाही उन्हात वाळू घालायचं ना तेच ना बिबड्या केल्यानंतर
नाही -नाही ते भिजू घालतो की नाही आपण
हम- हम-हम-हम
ते म्हटलं
भिजू घालत ते ऊनात ठेवायचं आपण कुराळला गहू टाकतो तसं हा अन ते आपण जे म चीक आपण मिक्सर मधून काढतो मिक्सर मधून नाही काढायचा गव्हाचा चीक
हा
आपल्याला गाळण आहे या उन्हातून-उन्हात वाडू घालून वाळत दडून आणायचं आहे आपल्याला ते
हा तुमचं झालं का ते
ह माझ नाही ना काहीच नाही झालं ना यंदा ते हे घराचं चालू आहे की काम तर पुरी माती-माती आहे तर काहीच नाही झालं
हा
फक्त वड्या बनवल्या मी
हो का काय बिबड्या कुराड्या म्हणजे साध्या बिबड्या झाल्या फक्त पिठाच्या रव्याचे पतल्या काय पापड्या आणि हे केल्या वड्या केल्या आणि कुरड्या केल्या बस बाकी सगळं राहिलं
हा का रव्याच्या पापड्या कशा बनवल्या मग
हे रवा अन थोडस पीठ घ्यायचं त्याच वाटीभर पोळी कनिक ते मिक्स कराच पूर्ण पातळ भिजवायचं ढोकळ्याला भिजवतो आपण तसं
हा
आणि मग उकडीचं पाणी आहे त्याच्यात जिरं थोडसं मस्त वाळल्या मिरच्याच चुरा करून टाकायचा बारीक
हाव का
ते लई वेळ शिजु दीले की मस्त होतात
हाव का
फुलकार थोडा
हाव काय
हम्म
सांग मग अजून बाकी काय नाही बगा
झोपल्यात पोरी
पोरी कायच्या झोपतात आपल्याला झोपावं लागते पहिले नंतर झोपतात पोरी
हाव माया झोपल्या आज दिवसा झोपल्याच नव्हत्या
नाही झोपल्याच नाहीत जेवण झाले
हाव जेवाण तुमच झाल
हो मगाशीच झालय जेवण
हाव का
हम
तुमच्या कडे लवकर जेवत असतील ना
हो लवकर जेवण करतात ना. आमच्या इथं सात साडेसातले जेवण पाहिजे.
हम्म.
हम्म.
गहू झाला का? किती झाला गहू?
एकतीस पोते झाला गहू.
हाव का?
हम्म चांगला झाला यावर्षी. नाही त अठ्ठावीस पोते होत होता.
विकला का म?
ईकला सगळा इकला.
हा घरी ठेवला असेल ना?
घरीच ठेवला ना चार पोते.
हम्म.
हम्म. यंदा केडेयम नव्हता. तो होता. गहु. श्रीराम होता श्रीराम.
हाव का?
हम्म.
आता खालीच असेल मग राहिले?
हो खालीच राहते. वरच बांधकाम चालू.